हॅलो अरे मला प्रश्न विचारल नाही
नाही आता विचारत नाही पहिला थोडा परत प्रश्न जात
हा
हा बघितलंस काय नंबर कोणा कोणाच होत
बघितले की
कोणा कोणाच होत
का तुला माहित नाही
नाही
का
असंच कुणाकुणाचं पण आलेलं होत
असच कोणा कोण अस
कुनाचं पण आलेलं होथ
असुदे की तिकडं मग
त्यामुळे माहित नाही ना मला कोणासाठी मी फुक्त बोललोय बोललोय ल
असले अस असले
त्यात कुठला तर कोणत अन्णंदाईनं पण फोन केल त बघ तू काय तिझं नाव मोरे मोरे म्हणे नाही तिचां साधं का घलता ते कार्याला करतो म्हणजे केली नाही बहुतेक कार्याला कोणा लता पण आ मी तुझ्या सो अ बोलाल तो व्हॉट्सअपला आणि तो कॉल वरना आला आणि बघू पर्य घ येईल आपण कट पण जाल ऑटो रिजि्ट
आव्याला कुठल्या पोरीचा फोन याला क्यायला बोला म्हण हो
बोल म्हणायचं
मी म्हणटल मलाच काही ना झाल्यात म्हणलं
अजलाब
हा
काय कर म्हणत का कार्यावर असे स्क्रोल करत राहा लई ण कॉपी कर टेस्ट कर आणि कर फन
तस नव पहिला साधा फोन करतेेत मला मग तुम्हाला वेळ असेल तरव्हा बोला म्हणतात मला
मला पण कसं का कुठल्या मुलांचा इनातेख
मला तोरी काय बोल तुली द बस्त नक
बोलणार की मी पैसे बनयचे हम्म
ते नाळाचे झाड असते माहिती काय
कशाच झाड
नारळाचं
हम
आणि त्याला ते ढापा वाळ्यावर खाली पडत्यात बघ
हा रता ते डोका घालणार का
अ ठीक आहे म मी सांगाल तेडपला एक ते पडते की नाही खाली लांब लचक असते की ते आणि शेवटी जाड जाड असते आणि वरपर्यंत म साईडच काढत त्याच्याबरोबर पानं सगळं मग शेवटीच कांदा मोठा राहते इकडचा मोठठा आणि तिकडेच बारीक असते कि नाही त बारीक जरा लांबडा कटकरीने दोन हात एवढा आणि असं उभा करीन पुढं तिकडं तोंडून सॉ्ट सॉफ्ट सट सट मारीत नेईन घरला
हम्म आणि का
इ तुमच्या रस्ता आहेये इतर रस्त्यावर बरोबर मेन रोडवर कडला उभा करणार इथन मार नाही तिथपर्यंत
चालतय आमच्या रानात आहे नारळाचं झाड ते वाळून पडलं कि
अ नको आमच्याइथ आहे म्हणून मला सुचलं
हम्म
आणि बरोबर पपई वर पपई मारणार
हम्म
हा तर आमच्याकडे पण पप्पई आहेत कोणाची नविन मित्र होणार
माझी ना कॉलेज मध्ये गेल्यावर
नाही मित्र करणार आहेस तो
हम्म
खरं बा आहे मला तर काय पोरींचेच इंटरेस्ट राहणार नाही त ती बोलल नाही तर मी बोलेल म्हणजे मैत्रिणी म्हणून पण नाही आणि कुठले हेल्प म्हणून पण नाही. आणि जरी बोलणं सा हो चांगल न जरी बोलण झालं किंवा साजिक किंवा भाग पडलं. किंवा ना इलाज झाला डायरेक्ट सिस्टर. ते आपल्याला नकोच तापच नको त्याच्या यायला अट्रॅक्शन झालं. नाही तिचे जरा दोन गोष्टी आवडल्या. ह्याव आणि तेव बर कस असतय मन मन असतय रे एक प्रकारची
नाही असलं मन नसत ना
जर खरोखर एखाद तुझ्या शंभर टक्के जीव असला, ना तर दुसऱ्या कुठल्या गोष्टीत मन येत नाही.
प्रेमात अस होणार नाय किवा काय हेज असं मला किंवा इंटेन्शन किंवा प्रेमाच मी फक्त काय म्हणावलेय असं म्हणजे गोष्ट असते बाबा हा मुलगी अशी करते तू बी असं कर नाहीत मग नाहीतर मन समजा तुझ्यासारखं ती करते आहे म्हणे असल काही वाटायला नकॊ ताई म्हणलंय विषय संपला.
असलं का वाटत माहित हे का आपलं मन एका जागेवर स्थिर नसतं की असल्या गोष्ट ते तरत् नाही
पण कसय करत कुठली बी मुलगी किंवा मुलगा काहीच वय कोणी ब कितीतरी शिगमा असला ह समोरच्या पोरगीत अबिलिटी किंवा असं दुसरी काहीत वेगळं असलं की नाही ते
ना तेच तर म्हणतो नाण एखादा शंभर टक्के जर त्या हिच्याात गुंतलं असल तर दुसरे किती पण चांगली आणि किती पण शंभर टक्के फत मुलगी जरी समोर आली ना किंवा कुठल्या देशाचे राजकुमार जरी समोर आले ना, तरी आपलं तुझ्याकडे लक्ष जातं कामाने
माझं असंच आहे की मन ती समोरच आली सगळं गाव तिच्याकड बघत असतय मला भीती नाही आहे मला भीती नाही आहे पण सांगाय लागलोय कारण कसं आहे बोल ना आपलं कमी बी मी ह्या ते असं तसं चिडचिड राग मन सांगून होत नाही रे मन कस आहे डोक्याच ऐकत नाही
म्ह अ्या
प्रय माझ मी बडबडतो मग
बोलत म का
तस तो बोल मला हॅलो म्हणून माझही बडबडतो लई वेळ राहिला नाही.
धुवायची क कारेवर फोन केलय ना कार्यावर फोन केलो. काय केलं माणत का आता मी म थाब जरा दहा मि तीन थोडा वेळ कॉल झाला हॅलो
हॅलो.
ह मग ते कॉलेज बघितलंय. भीपी म आज्याला पण सांगितलं
आम ना अव्हा आवा गेलीच का नाही ना?
हा हा हा हा. म
मग तुम्ही कुठलं कुठलं बघितला आजून दोघी जणी
आम्ही दोघी जणी बघा आम्ही ठरवलय तू ज्या कॉलनी मध्ये जाणार, तिथेच जाणार आहे आम्ही. आणि आम्ही दोन वेगळ्या अ दोन्ही सम सेम दप्तर सेम सेम पेन सेम सेम सेम चप्पल सेम सेम युनिफॉर्म घालणार आम्ही दोघी जणी. हां आणि आमच्या दोघींच्यात एकच निप्पल घेणार आहे आम्ही
म्हंजे काय?
निप्पल एकच घेणार आहे, आम्हीं आमच्या दोघींच्यात. आणि निप्पलचं काय काम असते ते तू घे एकदम करणार असं म्ह अशा ग हां तुझ्या मैत्रिणी कशा हायत माहत नाही व्हय तुला? माहित नाही व्हय ग?
हां.
हा तसच ग.
आम्ही पण आता भक्तीतन गेल्या आता, भक्ती आल्यावर जाणार फिरायला.
हा मी भक्तीच बोलाली मी भक्तीच बोलाली. भक्ती संग बोलून भक्तीलाच सांगायच. हम्म. मी भक्ती हाय आणि माया साईडला अंजली तू बोलाल्यास. आम्ही दोघी जणी हाय. माहिती हाय का तूला? हम्म मग खेळायला आम्ही निप्पल विपल घेणार हाय सेम सेम करणार हाय सगळं. वेण्या घालणार हाय आम्ही सेम सेम. हम्म. जरा जरा चांगलं चांगलं असं जरा काहीतरी हा काय. हा काय. हॅलो. म्हणाले चिडायच काय आता यात. होय रे. हॅलो बोलून तर सांग. अर कंटिन्यू बोलायच हाय रे. कंटिन्यू मुस्काड फोडीन आता. का मुस्काड फोड हाय. उगचच. आणि काय आणि काय मम्मी समोर हाय. बोलू काय असुदे मी बडबडतोय की मग. आं.
प्रश्न आल्यात थांब.
कुठं बोलालायस त्याच तरी भान ठेव. कुठे बोल्यालो आता त्यात काय आता खेळण्या प्रकारे आम्ही घेणार हाय. म आता हे बोलणं काय अस्वच्छ भाषा झाली का. चांगलीच भाषा झाली शुद्ध मराठी बोलल ललो मी असं का करता तुमी. असं करू नका कंटिन्यू मेसेज मी मम्मी समोर आहे हे बोलू काय मग. तुला बोलू नको, बोल कोण म्हणले, मी स्वतः बोलतो म्हणलो तर, आणि मला तेच सांगते. असं काम करत ते कॉलेजच बोलालतो म्हणे, हा मग कॉलेज, ठीक हाय. कॉलेजच काय आहे, अब वारणा कॉलेजला तू जाणार आहेस ना? नाही. मग तू व्ही पीला जाणार म्हणलीस, मग जाऊया व्हीपीला. आमचं बघू. हो, आम्ही अजून ठरवायचय. असा विषय हाय. म आता बोल ना तू, आता तिला बोलाय फोन झाला म्हणून. आता तिला बोलाय फोन झाला म्हणून आता बस एकटंच बोलत. काही समजलं नाही बाबा, मला. तिला बोलाय फोन झाला, तुला बोलाय म्हणजे. टिंग - टॉंग, टिंग - टॉंग कायय, सरळ वाच. आता तिला, बोलाय फोन झाला म्हणून. आता बस एकटंच बोलत. तिला बोलाय फोन झाला काय समजलं नाही मला. सरळ वाच, म्हणलीस खरं. काही पडलेलं नाही. बोलाय, बोललोय. काय हे, वाच सरळ. अस जात. थोडाच वेळ राहिलेला आहे, तर बस एकटेच. आता काय वाच, आता बोललोय फोन आला, झाला म्हणून. झाला म्हणून फोन बोलल्यास वय मम्मींना. आता कळालं मला. हा झाला म्हणजे, तीन मिनिटं राहिल्यात म्हणून सांगितलय. एवढ्यात तीन मिनिट झालीत का? बाळा हो रे बाळा. असं का करतो रे बाळा? असं नको करू रे, बाळा. काय बोलला, बोल तुझं तू एकटा. काय बोलायचं आता. मम्मीला का बोलवून घेतल्यास तू गडबडीने? वाजल्यात अ सव्वाचार वाजल्यात कच्चून. पाच वाजता एक ठीकय की, उगचच
सव्वा चार वाजले.
उगचच हे असं असतय
तुझं बॅलन्स मारा म्हणून, मेसेज आलाय बघ.
आलाय नव, युअर व्ही आय रिचार्ज पॅक ऑफ रुपीज वन नाइंटी मोबाईल नंबर मागच्यावेळी मी मारलेला ना? मग, मीच मारल.